हॅलो हॅलो
आवाज येतय तुम्हाला
खूप बारीक आवाज येतोय
हॅलो
हॅलो
नमस्कार
तोय
हो तुमचा आवाज येतोय मला
अच्छा अच्छा बर
काय म्हणतात कसे आहात
बस मजेत तुम्ही काय म्हणतात
आम्ही एकदम मजेत व्यवस्थित सुरू आहे सगळं
सध्या खूप ऊन आहे ना तुमच्या इथे पण आहे का ऊन खूप
भरपूर आभाळ असतय पण तरी ऊन झाळ आहेतच
हो ना उन्हाच्या नुसतार झळा लागतयत
खूपच आणि बिलकुल उन्हाच्या वेळेला मुला शाळेतून येतात
अरे वापरे मग लांब आहे शाळ तुमच्या मुलांची
हो जरा लांबच हाय
अचछ अच्छा अच्छा बर म तुमच्या उन्हाळी कामं पण असेल घरामध्ये पापड वगैरे
हा आमच्याकडे असतात पण माझ सध्या नसतं मी क्वचित
अच्छा बर मुलांसाठी तर वेग वगवेगळे पदार्थ पण बनवत असताल तुम्ही
हो लहान मुलं आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या भरपूर डिमांड असता
अच्छा अच्छा काय पदार्थ तुमच्या स्पेशालिटी काय पदार्थ बनवता
ती म्हणजे फ्रँकी बनवते मी अ हा र रट टिरोोल असतो तर ते मुलांना मुलांना फार आवडतं तर आमच शकतो चालू असत
अच्छा फ्रँकी मग बनवत कशी म्हणजे काय रेसिपी काय आहे मग त्याची बघूया तरी माझी वेगळी पद्धत आहे तुमची कुठली पद्धत आहे बघूया
आपण पोळी जशी लाटतो तशीच बनवत पोळीची कणीक आपली तसेच भिजवायची आम्ही घरी करतो त्याच्यामुळे म जां काही यूज करत नाही हा हा आपल्या मुलांसाठी हेल्दी म्हणून मग कणकी चीच करतो कधी कधी वेगळेवेगळे पीठ सुद्धा मिक्स करायचे म्हणजे मल्टीग्रेन पोळी होते
अरेवा पौष्टिक
ते होत ते मुलां हम्म आणि मग मूल कशे ना ते भाज्या खात नाही म हे रट रोटी रोलची च्या निमित्ताने मुलं भाज्याही खातात हम्म म वेगळ्या वेगळ्या भाज्या पत्ता कोबी शिमला मिर्च आपल्याला जश आवडतात भाज्या तशा चिरायच्या हम्म आपल्या प्रमाणाची
बर बरं अच्छा मग त्याच्यामध्ये गाजर वगैरे हे सगळं का पनीर वगैरे पण घालता का
हो पनीर गाजर पत्ताकोबी काकडी अ आणि ऑलिव पण असतात ते सुद्धा पौष्टिक असतात मुलांना ते पण घालतो
अच्छा
हा आणि मग थोडस मायोनिस घालायचं आपल्या आवडीत आणि मेहनीस घाला वेगवेेगळ्या प्रकारचे मेहनीस सॉस वगैरे असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकताात
अरे वा बरंच काय काय वापरता म्हणजे तुम्ही फ्रँकि ना
फ्रँकी फ्रँकी्हा मग रोटी रोल म्हणा आ असं
अच्छा हा हे जे आहे ना मी या पद्धतीचं करते त्याला फॅन कि म्हणजे असं काय मला जे वाटेल न ज जस घरामध्ये जे असेल आप आप राहिलेलं कधीतरी ते म्हणजे त स्प्राउत्स वगैरे अस तात ना हा ते पण टाकते असं मग कधी मग जशी डिमांड असेल तसं मग काही काही आपल्याला जसं मग वेगळ्या पद्धतीने कोणाला समजतच नाही मग घरा त्याक कि कशाचं केलंय पण चवीने मात्र खातात जे घरामध्ये खात नाही आव डत नाही ते पण टाकून देते मग मी त्याच्यामधे मग ते रोल करून मग मी फक्त असं बघितलं होतं टीव्हीवर की हे असं असतं
बरोबर अच्छा अरे वा!
कुठल्या पद्धतीने करावं बाबा बघूया वेगळं
हा अरे वा छान मस्तच
मग त्या पद्धतीने मग मी बनवते मग आवडतं सगळ्यांना पण ही तुमची जी रेसिपी तुमी सांगितली तर हे पण ट्राय करून बघ ह्याला का हर कत नाही अशा वेगवेगळ्या म्हणजे कत च्या भाज्या नाही का आ कच्च्या तसं माझं नाहीये जस मी जा आपल राहिल असेल अप पलं काही तर ते तस मग नवीन
मिळतं हा आता मुला मुलांवर डिपेंड आताच्या मुला आवड तशी आहे
पण कधी कधी मग पोळ्या शिल्लक राहतात आपल्या चपात्या
हा
त्या जास्त राहिल्या त्या मग व आपण राहू देतो तशा तर मग दुसऱ्या दिवशी मत त्याचं काय करायचं मग तेच तेच खाऊन कधी कोणी कुसकरा करतो आम्ही असा कुसकरा करून त्याला फोडणीची पोळी म्हणतो त तस न करता मग मी त्या आपल्यास कात्री अक्षरशः कात्री घेते आणि त्या पोळ्या अशा स्ट्रिप मधे कट करते.
अच्छा.
तेलात छानपैकी फ्राय करते. अशा ब्राऊन कलरवर मग त्याच्यावर, मग छान चाट मसाला, मग साखर, थोडस मीठ, तिखट. असं टाकून चटपटीत. करतर मग, तस तर एकदम पटकन संपतात मग,
अरे वा! छान छान मस्त.
हा एक असं काही तरी वेगळं केलं कि, मग पटकन संपून जात.
चावडीचा पदार्थ झाला, तिखट मिठाचे नूडल्स टाईप
हा हा हा तस म्हटलं तरी चालेल हे काय आपल्या बायकांना जास हा नवीन नवीन आयडिया काढून. घरातला आपल्याला द्याव लागत. नवीन पदार्थ पण होतो आणि संपत पण नाही का? अ नाही हे, पण छान आहे. जर मुलं जर भाज्या किंवा घरातले कोणाच नावडत्या भाज्या असेल, हे तुम्ही जे सांगितलं फ्रँकी, हे त्याच्यात टाकून आवडत त्या भाज्या टाकून मग तसं दिलं तर मग तान सगळ्यांच्या, खाल्ल,
खाल्लं तर जाईल. हो कारण आता पहिलं, सारख मुलं नाही ना, आताच्या मुलांची आवड वेगळी आहे. तर त्या त्यांना मेओनीज बटर चीज हे फार आवडत. थोडस कधीतरी द्यायचं, हे नेहमी नाही. पण कधीतरी द्यायचं.
हा हा बरोबर आहे. म बरोबर आहे बरोबर आहे खूप छान आणि कस असत. नवीन नवीन आपण, आपण जे करत असल की नवीन नवीन आयडिया शोधून जर काढल्या ना. तर ते आपल्याला पण, खूप छान वाटतेय एक, काहीतरी नवीन पदार्थ, मग त्याला नाव पण छान भन्नाड दे. कुरकुरे टाईप मग त्याला शेप द्यायचा, ट्रायंगल शेप द्या ते हल्ली काय ते.. बाहेर निघ. की नाही ट्रानगल शेप मध्ये असत.
हो हो - अं -नाव नाही आठवत आता- हं- बरोबर हा ते तर आहे हा मी मी पण मुलां ना ब्रेकफास्ट असतो डबा स्कूलमधे तर सेम असच पोळ्यांचे श ते -आणि मग त्याला नाचोज. असा शब्द आहे बाहेर ज्या मिळत ना ते -हां पोळी फ्राय न करता तव्यावरच क्रिस्पी. ते करायं. आणि त्याच्यावरती तिखट मीठ लावून म मुलांना सांगायचं हे नाचोज आहेत. नाही हां एक ब्रेकफास्टच टेन्शन पण जातो आणि मुलांना नवीन डिशही होते- मुलांना मिळते बरोबर.
ते काय हल्ली स्कूलमध्ये दोन टिफिन लागतात की काय असं असत.
हो एक ब्रेकफास्ट असतो एक लंच असतो. आणि प्रॉपर डायट चार्ट दिलेला असतो. फुल येतात आणि त्याप्रमाणेच द्याव द्यायचं. काही काही स्कूलमध्ये खूप स्ट्रिक्ट असतात तेच द्यायचं जे चार्ट दिलाय.
अच्छा. एक-म्हणजे. हल्ली शाळेची म्हणजे शिक्षणाची पद्धत पण बदलली आणि सगळंच. बदललं म्हणजे एक प्रकारे हं हं म्हणजे त्यांच्या आया पण एक प्रकारे आता एकदम स्मार्ट झाल्यात.
स्मार्ट झाल्यात आणि स्कूलवाले सुद्धा म्हणजे मुलांना- अं-डायट चांगला मिळाला पाहिजे हेल्दी डायट मिळाला पाहिजे कारन मुल काय खात नाही मुल स्कूल मधे टिफिन परत तसच घेऊन जातात मग प्यारंट त्यामुळे मग ते ते स्कूलवाले पण हो की मुलाने हेल्दी फूड खायला पाहिजे तर त्यासाठी ते डायट चार्ट प्रॉपर डाएट चार्ट देतात म्हणजे ज्यांना कळत नाही की कसं द्यायचं तर हे स्कूल न दिलं की थोडा हे आयडिया येतो
बरोबर बरोबर छान, छान चांगल तेच ना या मुलांच्या मुळे म्हणा किंवा घरात कोणाला काही आवडत नाही हा एक मोठा विषय अस त्यामुळे मग आपल्या घरातल्या गृहिणीला आपल्याच आयडिया किंवा शक्कल लढवून अस गले पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायचं असत त्याच्या मागे कारण की त्यांना पौष्टिक खाणं त्या ना मिळालं पाहिजे बाबा, हा हे आपल्याच गृहिणींना सगळं हं, हं शक्कल काढून लढून
आवडी लक्षात ठेवून ती गोष्ट
हो काय एकदम बरोबर, एकदम बरोबर हं, हं बरोबर तसच करावं लागतं अजून कुठला पदार्थ तुमचे स्पेशल आहे. हेत
आमच्याकडे आहे मुलांना कचोरी आवडते. नूडल्स, आवडते सँडविच, आवडतात माझ्या हात आजचे सगळंच खातात मुलं पण हा कधी, कधी असते डिमांड की नाही आ
हो बरोबर, बरोबर आमच्या इथे, माझा हात चा डोसा फार आवडतो सगळ्यांना खूपच डोसा म्हणजे, काय घरामध्ये काही असं स रविवार म्हटलय आप आठ, पंधरा दिवसातून डोसा झालाच पाहिजे आणि ती स्पेशल भाजी आणि ती बटाट्याची भाजी म्हणजे काय इतर वेळेसही जरी केली तरी डिमांड असते की तू जी डोश्यासाठी भाजी करते तीच, तशीच बनवा.
तशी सेम तशीच टेस्ट पाहिजे बरोबर
यजे बरंय ना आपलं निदान बाहेर खाण्यापेक्षा आपलं घरातलं शुद्ध आणि आपण स्वतः केलेलं, जर आवडत तर, मग ही चांगली गोष्ट आहे.
हो, तेच तेच तेच बरोबर चांगलंय छान आहे म्हणजे तुम्ही छान उत्तम स्वयंपाक करतात.
हा, का म्हणायचं आता घरातल्या आवडतात म्हणून?
हो चांगलंय छान. छान, चालेल थँक यू.